हॅलो
हा बोला की आवरलं हॅलो जेवण चालू बघा, तुमचं?
आता चालू करायचं बघा हं आत्ताच गेला त्याला दोन पापड ते आमच्या चुलत सासूंनी ते पापड केलत नाही जरा
हा. हा.
जरा गॅसवर भाजून दिल तसंच.
हा. हा.
घेऊन गेला.
हम्. काय जेवण झाल?
काय ते? ते सोयाबीन.
हम् हम आमच आता आज एकादशी आहेत. मानसं न त्या
तेच की स्वयंपाक जास्त नसेल म्हंटलं.
एकादशी असल्यामुंळकणी त्यासनी वरीचा भात शेंगदाण्याचा आमटी करतोय.
हा. हा.
आणि आम्हाला मग जेवण आहे की खरं सगळ्यांना का विनाकारण करायच लागते.
लागतेच ते ए असू दे नाही तर दहा असू दे.
कराय तरी पण आम्ही तरी पोरं दोघ आम्ही दोघी पोरं दोन आणि दाजीआणि आम्ही सहा जण आहेतरी आज. खरं जेवणारी. आणि अ मिस्टरांचा सासू सासऱ्यांचा अस तिघांचा ते उपवासम् ह् उपवास असले कि उलट खरंच जेवण जास्त वाटतंय.
होय. करायला लागतेय..
नी आम्हाला वेगळं.
च्या जेवणापेक्षा डबल करावं लागत.
डबल करायला लागतंय ते हाय ते त्यातलंच केलेलं परवडतंय, काय तेच खात्यात. तर.
कधी आला गावासनं.?
अ मी आलो की मगाशी आलो. तीन वाजता.
हा हा. ऊन.
ऊन लय हाय.
हम्म इकड पण सकाळधर सकाळी जरा शेरवाळ पडलं होतं, वारं तेन सुटलं होतं.
उलट ऊन जास्ती असणार नाय तिकडं, सांगली साईड ला म्हंटल्यावर. तिकड उन लय असतंय म्हणत्यात जत कड. हम्म आमची मम्मी त्यांच्यात ने ये जतमधलं एक. ह कुळ राहायला होतं. हम मम्मी त्यांच्या घरात एक खोल्या रिकाम्या होत्या पहिला की नाही. तवा मग त्यांची पोरगी दिलत्या तवा. तवा होत्या नाही दोन रि काम्या म्हणून दिल त्या. आता नाही आत ता फॅमिली वाढली आता भावाचं लगीन झालंय.
होय हा हा.
म्हणून राहिल्या मग. आता नाही देेत. ए काय झालंय? अर्जुन काय झालं? बाहेर खेळा जावा जावा फोनवर बोलतोय का नाही? नंदू बाईंची दोन, आमची दोन. ते शेजारच एक. हा ते आल्यात आता सुट्टीला बऱ्याच दिवस. आणि ते. त्यांचा दंगा म्हणजे बाबाचं नाव घेऊनच चालू हाय एकमेकांना. हा.
पोरांना कळत नाय
काय बोलण्यात हे नाय
हा
आणि आमची दोन आमच एक पोरग कणी धाकट वांड आहे
हा हा ते तसच असतय मोठ शांत असतय धाकट वांड असतय.
मोठ लई शांत आहे मोठा लय शांत आहे आहो मारले की रडत बसायचं. आणि दूस ही जरा मार खाऊन येत्या आणि हे गावाची भांडण काढून घरला येत्या. असाय फरक दोघात हा दीदी दीदी कुठे बाहेर गेले माहिती भरत बसली होती आणि गेली कुठं बाहेर मी पण आता ना मग माझ्यावर पाच कॉल केली त्यांच्या आणि माझ्यात हे करून घेतले तुमचे किती झाल
अ मी भावाला केलतो आता दोन झाली भावा संघ तिसरा कटच झाला तिला कुणाचा कॉल आला म्हणुन कट केला त्यानं आता ते सबमिट करायला पाहिजे कारण ते सबमिट होतय, हम
आता हो
मग तेच त्याचा फोन ठेवला तवर तुमचा आला
आलाय व्हय हा हा ते खरं बा तसच होतंय आणि माझं कणी पण सकाळी पण तसच झालंय आओ दोन तीन फोन माझं डिस्कनेक्ट तीन झालं त्या खरं काय झालं? व्हय
झालं सबमिट ते मग?
झालं
झालं व्हय
मग सबमिट करायच लागलं साडेतीनशे सेकंदाचं होतं
हा हा
दहा मिनटं काहीतरी असं बोललेलं होतं. पर्यायच नाही सबमिट करायच लागतय नाही ते झाल सबमिट कायतरी होऊ दे तिकड
ते सोयाबीनचं कसं करताय हो कालवन?
अ शाकाहारी ते हम् असं की सौदा घालना असं खोबरं अ तीळ, जीर लवंग, दालचिंनी अस जरा तमालपत्रा तेन घालतोय.
हं
आणि मिक्सरला वाटून, मग कांदा भाजून त्यात घालतोय, भिजवतोय ते जरा गरम पाण्यात आणि पिळून मग त्यात घालतोय, फोडणी देतोय.
पातळ करताय का सुक्क?
तर जरा मीडियम पाणी राखतोय त्यात. म्हणजे ते अ् आणि नंतरन असं जरा घट्ट केलं कनी लयच घट्ट होतंय अओ ते, मग जरा पाणी राखलं की मीडियम बर- पडतंय.
ते जरा करायचंय कांदा जरा चिराय लागलेय बारीक. टोमॅटो चिरून घेतलं.
हे फोन स्पीकरवर पडत नाही कनी
नाही पडत. हेडफोन घालाय लागतय मग
हा तस होतय. माझं तस झालंय फोन स स्पिकरवर पडत नाह
हा मला नाही मला कान नाला लावून सवय हाय, बोलायची.
तेन काय वाटत नाही.
नाही काय पहिल्यापासून सवय हाय.
हम मिस्टर?
मिस्टर आहेत की, जनावरांच तेन‌ चालू हाय.
चालू हाय. माझे काॅल त माझं कनी ह चार का दोन कॉल असे कमी चार मिनटात पाच मिनटच झालते काय तर. आणि अ तीन काही चार पू पूर्ण सक्सेस झालते.
हा हा हा त्यामुळे ते तीन ते चार कॉल चालू आहे ओ.
हा साडेसहाशे रुपये आले. आणि यांची रात्री, हम् आणि रात्री म हचे डॉक्युमेंट्स भरलो त्यांच्या फोनवर माझं मी हे- - मॅच म्हणून सांगतोय.
हा तेच किंमत ते, काय म्हणलो तुम्हाला मग गुगल पे असलं तर, आता तुमच्या हिला कशाच घटलाय तुम्ही
माझ्या बँक अकाउंट नंबर घातला होता
हा मग तुमचं गुगल पे च त्यात
गुगल पे घातलो युपीआय आय डी ते नाहीच म्हणताय तरी पण मग शेवटी हाय अस हिच ह्याच्या अकाउंट ला हिंच गुगल पे आयडी घातली युपी आय आयडी मग झाल यांच मग रात्री दोन रुपये आलते आणि एकसष्ट रुपये जमा दाखवत
हा मग तेच की कॉलिंगचं
हा रिसीव केलयं आता
हा हा मग ते जमा झाले त्या अकाउंटला सोडा
एकसष्ट रुपये दाखवतयं मग तेवढं तर असुदे तिकड हम्म आज दवाखान्यात पाच हजार रुपयांची वाट लावुन आलो बगा
होय दवाखाना म्हणलं की पैसे गेलेले कळत नाहीत
पैसे गेलेले कस कुठ काय घेतात कळत तेच समजत नाही थायरॉईड आणि ते तपासायला घेतात हजार बाराशे रुपये
हा
आणि टेस्टशिवाय डॉक्टर लोक बोलित नाहीत
बोलत नाहीत होय
आणि गोळ्यांचं तर काही दर सांगाय नको गोळ्या घेतल्या नुसत साडेतीन हजार रुपययाच्या हम्म
हम्म
आणि थायरॉइड ची जी टेस्ट केली बाराशे रुपयेची हम्म हे पाचशे रुपये केस पेपर झालं की पाच हजार
होय
येताना चहा नाश्ता आणि हे आणि पेट्रोल
होय बाहेर गेल्यावरती आणि अस तेयच की
हो त्यात सोनोग्राफी कराय सांगितलेत चार पाच
हा, हा. एक एका व्यक्तीला पाच कॉल करायचे आहेत बघा.
एका व्यक ला का? हो एका व्यक्तीला पाच केले किती सबमिट? ना? हं. आता किती मिनिटं झाल्यात? आठ मिनट झालेत आता तुम्हालाच मला पाच वेळा कराय
हा, करा की आता स्वयंपाक होस्तोवर बोलत, बोलत ते काय एक असं कंटिन्यू केलं की एक अर्ध्या तासात सं पुन जातंय ओ. हा उग दिवसभरच्या मागं माग लागाय लागत
लागत नाही, ते तुमच रात्री कॉल हे झालाय ते तुमचं रात व्यवस्थित, ते कॉल हे झालं तेवढंच कनई ते मिस्टर आले त्यात वेळ झाला हो मला. म्हणून म्हटलं उद्याच करतो. हम्म, हम्म. मग तब्येत तेन हाय बरी?
होय बरी हाईत तुमची
हाय बरी हाय. आता भाकरी करत, करत सासूबाई आज बाजार आहे आमच्या इथं. मग? आज मिस्टर दवाखान्याला घेऊन गेलत तेनी घरात हाईत. मग त्यांना घेऊन बाजारात गेलेत.
हा मग फोन ठेवून घेतलाय तुम्ही?
नाही मी माझेच लॉग इन करून घेतलो की.
लाँगीन करुन घे
हा. फोन कुठ ठेवून घेऊन चालतय होय, त्यांच्या एका फोनला वीस भर फोन येत्यात आवो. ते बाहेरची कामं जास्ती असत्यात णा त्यांच्या त्यांन फोनला यावत्यात घेत्याय तेंच्याकडुन त्यांच्याजवळून घ्यायला परवडतच नाही आम्हाला. सकाळी मी हेंच्या संग बोलच तर यांचा तीन वेळा फोन आला. हेन्री बोलालंत नय माझ्या संग तवा हम शिव्या द्यायला लागलेत मला नाहीत कायतरी करतेस फोन बघ माझं किती याया लागल्यात मला. मानी मोचल ना कसं म्हटलं ग बसा असुदे तेवढ
हम् हम्.
मग काय बोलली नाहीत सोडा--केलं तेवढं. आता समजा अ आपले तीस कॉल झाले नाही. एखांदी कमी पडलं, तर मग तेवढच पैशे येणार?
नाहीत येणार, नंतर तीस कॉल कमप्लीट करायच आहेत.
कमप्लिटच कराय लागणार--हम्म. जाऊ कट झालं.
कावं?
तुम्हाला एक पाच वेळा करीन, हे दिदीला एक पाच वेळा करीन, हे माझ्या फोनावर एक पाच वेळा, हे पंधरा झाले आणि बाकी
माझ्याच ह्याला हं, आमच्या मिस्टरांच्या ह्याला करा, नंतर हा नंत तर आमच्या मामांचे ओपन करणार त्यालाय करा म्हण
चालतेग पंचवीस होतेेत मग पाच महिने
मी पण तुमच्या मिस्टरांच्या ह्याला पाच वेळा करतो.
एक मिनट हं
झालं काय बघा.
ते क करते ठीक आहे